हॅलो
हां बोला.
हा नमस्कार.
नमस्कार.
हो झाला चहा वगैरे
हो
चहा पाणी झालं हो झालं झालं आम पण झालं हम्म.
मी उशीर केला हो.
काय पाऊस कसा आहे.
आहे बऱ्यापैकी मी उशीर चा केला म्हणलं आज लवकर करा. पाच तास करते. मम्मी नव्हत्या अस म्हटलं करावं एकटीनच पेवा.
पाऊस पडत असल लवकर इच्छा होती चा प्याची
हो आणि मलाना भरपूर सवय आहे चहाची मला चहाची भरपूर सवय आहे तुम्ही कधीही चहा द्या मला तरीही मी पिन ते
हो का सवय हम्म एखाद्याला सवय असते आवड कधी पण चहा कुठल्याही वेळेला ते घेऊ शकतात आणि कुणा कुणाला वेळेलाच लागतो म्हणजे वेळेला पाहिजे आणि कुणाला केव्हाही द्या असंम्
तेच ना
चालेल मग बाकी काय काय झाडं वगैरे लावायला आवडतात
हो भरपूर
आवड आहे त्यावरर्ष काय लावलं असं फळ झााड फुलझाड
अ यंदा नाही मी काय लावलं पण छोटेसा प्ले फुलांची झाग लावले आहेत मोठी गाय नाही लावलेली
येतात का तुमच्याकडे माती कशी काळी हवा हा का
हा काळीमध्ये म्हणजे माझं घर कसं साईड ला येणार राहणार मग सगळी तिकड काळी
हा हा ह हा हा तिथे येतात का त्या मातीत लवकर झाडं
हो येतात ना पण विषय कसा होतो आमच्याकड गावाकडे घरा असल्यामुळे कस कोंबडी शेळी वगैरे भरपूर आहेत
अं हा ह हा हा ते जास्त टिकून देत नाहीत झाड हो त्यांना खूप सांभाळायला लागतं
खाऊन टाकतात लगेच मग इच्छाच राहत नाय काय लावायची वगैरे
हा मग त्याला असं काहीतरी जाळी वगैरे किंवा असं काहीतरी वरतून केलं पाहिजे कशा म्हणजे ते थोडस मोठ होईपर्यंत त्या शेळी वळीच्या ते आलं नाही पाहिजे त्यांना तोंडात
हा ना पण विषय कसा होतो की म्हणजे त काय कर मा झाड वगैरे दिसले ना तस कि कंपांड के आपण जायच ते का
हं ह
मी तर इकडचे दोन गुलबाची झाड आणलेले आणि शेळीतर गुलाबाची फूल म्हणजे जा झाड वगैरे जास्त खातात पान त्याची आणि मि
हा हा हा
गेले गावाला परत जॉब साठी बाहेर आईनं लक्ष दिलं नाही त्याच्यानं ते खाऊन टाक सगळं आणि बारकी होत म आई काय म्हणते ले कि बाबा जरा मोठे होऊन देवावी म्हणजे सूर्यप्रकाशना जरा फुटतील वगैरे तर तिनं जाळी वगैरे काढून टाकली त्याची तर कोंबड्यानी ती पान खाऊन टाकली आणि इकडच्या झाडांची कस लय काळजी घ्यायला लागती
हो हो थोडेसे मोठे होईपर्यंत ते जरा सांभाळे का त्यांच एकदा दांडी जाड झाली का मग होतात ते बरोबर
हा, आणि ते कसं असतं. आपण हातान जरी फुल तोडलं ना तरी ते खराब होतं झाड.
हा ते मुळ भक्कम नाही राहत ना पण जमिनीतून उघलेल हा, उगलेलं जमिनीतून झाड कसं असतं, त्याच्यामुळ्या खोलपर्यंत गेलेल्या असतात. आणि हे कस जे आपण नर्सरीतून झाड आणतो. ती फांदी लावलेली असती. जेव्हा आपण विकत घेतो, त्याला मुळ्या एकदम नाजूकशा आलेल्या असतात. एकदम हलक्या हलक्याशा मग हा ते हल्लं तरी पण लगेच मग ते कोमेजून जात.
कोमेजून जातो.
पण ते एक छान आहे. तर झाडांची आवड आहे. कुठेतरी आपण लावू तरी शकतो.
हो हो, मोठी म्हणाना, आमच्या घरी भरपूर झाड आहेत हा सिटीत म्हणलं की नाय येत लावता मग, काय आपण कुंडीत लावेन तेवढी छोटी छोटी, झाडं.
आणि कुंडीत आहेना, काही प्रमाणात झाडं वाढतात. नंतर त्यांची वाढच खुंटते मग पाहिजे तसं नाय येत ते, हा कारण त्याला पाहिजे. तशी जमिनीत जागा मुलांना शोधते तरी, मी खूप दिवस झाले, एक गौती चहा आणि एक मनी प्लांट लावलेलं आहे. माझ खूप वर्ष झाल. पण मी ती कुंडी ना अशी कंपोस्ट खत कसं म्हणतात. त्या पद्धतीत भरलेले आहेत त्या कुंड्या. त्याच्यामुळे ते एवढे आणि दोन तुळशी ते एवढ्या चालल्यात ना आपण घर सोललेले नारळ असतेत, बघ सोललेल्या नारळात च्या कापट्या असतात. कापटं त्याचा एक थर दिला त्याच्यानंतर माती टाकली. मग घरात आपल्या हार आणि देवाचे फुलं येतात. सुकलेली ते टाकलं पुन्हा त्याच्यानंतर ते नारळाच साली असं करून मी चार कुंड्या भरलेल्या आहेत्या पण मग माझ्या ते चार झाड एवढे सुंदर चाललेत, ना कारण ती माती सडत नाही. माती कमी आहे, मुळांना जागा भेटते आणि जे आपण अ काय नारळाची ते काप आणि ते हे, फुलं येत त्याच खत पण भेटतं त्यांना,
हो,
त्याच्यामुळे ती खूप छान चाललीत झाडं ह ह,
बर मी म्हणजे मी नर्सरी मधून एक झाड आणलेलं आणि काय झालं मी त्याच फुल तोडलं. ते पूर्ण सुकायचं लागलं मग मी काय केलं त्याला नेहुन दूध ओतल. ते झालं व्यवस्थित.
हा हा हा हा,
कसं कुंडी आणून म्हणजे सिटीत म्हणलं, की काय व्यवस्थित भेटत पण नाही ना,
हा हा हा हा,. मग तेच ते कुंडे व्यवस्थित भरल्या ना आणि मग छान येतात झाडं पण फक्त मातीच म्हणलं का आपण रोज रोज, पाणी घालतो. ना ती माती लगेच सडून जात.
सडून जाते.
हा, मग ते झाडच नाही वाढतच नाही. एक तर कोमेजून जात नाही तर मग ते हे होतं.
हा ना त्याला जस म्हणजे मातीला पण काहीतरी असतं ना. जसं आपल्याला जेवण लागतं. तस मातीला पण अन्न लागत तशा टाईप मध्ये पण त्यात काय राहिलंच नाही. तर ते कस हो,
हम्म जमिनीतून कसं भेटतं ना मग होऊन जातं ते, हम्म हम, चालेल चालेल मग,
मी लावलच झाडं मोठे मोठे आहेत झाडं.
हा ना, फळझाड, फळझाडं आहेत आंबे वगैरे,
हो दोन आंब्याची झाडे आहेत बघा नारळच एक आहे एक शिता फळीचं हे आणि दोन एक मोगऱ्याचं झाड लावलंय आणि एक सदाफुलीचं
अशी छोटी छोटी लावलेत जे ग म्हणजे व्यवस्थित राहतील अशा टाईप मध्ये
हो हो हो बरोबर पण स्वतःच्या शेतात निघालेले फळं खाणं काही विकतचे आणण्यापेक्षा ती वेगळीच मजा ना
हो भरपूर यंदा तर ना पाऊस नव्हता एवढी फळं निघाली एवढे आंबे वगैरे निघाले ना काय बोलय नको आता नाही नाही म्हणत आम्ही तीन चार वर्ष झाल इकत नारळ नाही कसल्या आणलेला दुकानातून हो खोबरं सुद्धा आम्ही आणत नाही नारळ पडला कि माझी आई ठेवते साठवून त्यातलं पाणी आट की फोडायच मग त्यातून खोबरं निघतं. मग ते युज होतं पण कंटिन्यू आम्हाला बरोबर वर्षभर जातं उन्हाळीत करून ठेवायचं ते सगळी कामं
हा हा बरोबर बरोबर
आणि आता भरपूर मोठं झालंय ना झाड भरपूर नारळ वगैरे आलेत त्याला
हा ना मग तेच ना ते घरचं खाण्याचा आनंद वेगळाच असतो विकतचं खाण्यापे
हो लय म्हणजे आणि आंब तर एवढे म्हणजे कलब्या आंब्याला कमी पडत्याल असे आंबे होते
हो ना
हो आम्ही म्हणजे खाऊन आम्ही बाहेर पण विक कले मार्केट ला एवढे आंबे आलेले हो
या वर्षी आंबे चांगले होते आंब्याच्या फळाला मार्च मध्ये पाडव्याच्या आणि होळीच्या वेळी पाऊस नाही झाला पाहिजे म्हणजे तो बहर
हा नाही पडत आणि पाऊस वगैरे झाला का नाही मंग असे कीड वगैरे लागते त्यांना लगेच
हा त्यावेळी पाऊस झाला का मग मोहोर आलेला असतो तो सगळा गळून जातो
हा गेल्या वेळेस काय झा आमचे दोन आंबे होते एक छोटे म्हणजे चार आंबे होते ना मग दोन आंब्या चे आलेले व्यवस्थित आणि दोन आंब्याला कसा पाड लेट लागतो ना पाड लागायच्या टामिंगला पाऊस आला ते दोन आंब्यांच्या आ एवढे किडलेळे पूर्ण आळ्या आंब्यातणी झाल्या मग अस वाटायला लागलं की बा हा एवढी अडचण आपण दारात ठेवले त्याचा उपयोग काय मंग मम्मी ने यंदा तोडूनच टाकले दोन आंब्याची झाडं म्हणली दोन बास झाले आपल्या घरात एवढं कोण आहे खायला?
हा बरोबर बरोबर तेवढे दोन बस हा मग ते त्यावेळी पाऊस नाही पडला ल मग ते आणि आभाळ वगैरे पण येते ना त्याच्यामध्ये बघा ब वारं वगैरे पण वेगळंच असतं त्याच्यामुळे कीड वगैरे पटकन लागत ते त्या दिवसात मार्च मध्ये हो झाले का तुझे कॉल झालेत का कंप्लिट
नाही आज तर मला टास्क आलेत आ हो पहिलाच कॉल तुमचा झाला माझा
हो का
हा
हा छान छान बरं झालं नाही मला शनिवारी आलाय टास्क तर मी रविवारी म्हणजे काल पास सुनच सुरू केले आयथिंक दहा पंधरा झालेत माझे कालपासून हा त्याच्या अगोदर केलं होतं तू काम का फर्स्ट टाइम करतेस?
माझ्या बहिणीन केलेलं म्हणजे हे आय डी आहे ना तिचीच आहे ते बोलली मला नाही कॉलवर बोलायचं मग तुझी तूच बोल बाकीचं तर मी करते मग म्हटलं दे मी बसून बसून तरी बोलते म्हणलं बाई काय करायचं नाही तर
असं आहे का? ओके, ओके
आणि माझी झाली कम्प्लीट सगळे.
हा का आहे म्हणजे बहिणीच चालवते होते का तू आता?
हो बहिणीच चालू आहे माझे होऊन आता महिना झाला कंम्प्लीट.
हो का मग त्याला किती दिवस अस हे असतं का एवढ्या दिवसात करायचं वगैरे असं काही नसतं.
नाही नाही तसं काही नव्हतं त्यावेळेस तर नव्हतं आमच्या वेळेस आम्ही तर मी तीन चार दिवसात कंप्लीट केलेले आणि तीसच्या तीस कंप्ली होत होते काही इश्यू पण येत नव्हता.
ओके ओके मग पेमेंट त्याच आलं का तुला?
हो आल ना आले आले.
किती आल होत?
अ चार हजार पेमेंट आलं मला तीस कॉलचं म्हणजे साठ कॉलच ती तीन, चार हजार आले बघा चार टोटल.
हो ठीक आहे ठीक आहे चांगलंय मग बसल्या बसल्या त्याच्यानंतर टास्क नाही आलेय का तुला बे ट्रांजेशलेन वगैरे,
हा ट्रान्सलेशनचे आले आणि रेकॉर्डिंगचे पण आले. पण त्याची पेमेंट लेट होतात म्हणजे हो व्यवस्थित होईनात. टाइमिंग टू टाइम ह्याचे कसे पेमेंट टाइम टू टाइम येते.
ओके, ओके, ओके, ओके चालेल, चालेल. ओके चल झाला टायमिंग झाला ओके चल बाय. मग चल उद्या वगैरे करू आपण परत एकमेकींना आपण एकमेकींना पाच कॉल करू शकतो अं.
हा हा चालेल चालेल.
हा चालेल ओके चल बाय.
बाय